दोघींची चांगली लागेल होती, हॅलो
हा बोला काय म्हणतो त्या?
येतो का आवाज?
हा येतोय.
मुंड्या ऑर्डर नाही का तो?
आता नाही एवड्या तरी येतोय. एका महिती साठी आता ती मला इतक्यात कधीची फोन करीत होती मा म्हणे मी
छोटा मोठा करीत राहतात.
हा मग. त्याच्यामुळं मग मी ठेवन तिथं उचललाच नाही.
तर घरी बसून काय करणार?
घर बसून. ही मम्मीच नाही म्हणते नको नको जाऊ दे मरूदे नको, नाही तर आता माझी माैत्री मला म्हणते ये फेशियल करायला! आणि मॅडम क तर क्लायंट आले ना - अजून क्लास मध्ये तर मेकअप शिकण्यासाठी - तर त्या म्हणताय का मग साक्षी तुला पण फ्री मध्ये मी तिच्या बरोबर शिकवून देते.
हम मग जायचा ना!
आणि ते पूर्ण वीस का किती हजारचा क्लास आहे पोरी तो क्लास लावलाय त्या पोरीने - मॅडम प्री मेकअप तिला शिकवते ते मला फ्री मध्ये शिकव राहिली!
मग जायचं ना मग एवढी मॅडम तुम्हाला जीव लावती - तुमच्या घरची मॅडम का म्हणते?
हा आमच्या मध्ये नाही नाही आम्हाला आहे ना ओ खूप काम आहे.
व्हय बरय न मग मला शिकायचांय म्हणत.
नाही ते काहीच नाही काहीच घेलं नाही आम्हाला काय करायचंय. वीस हजार रुपय भरून नाही चाल नाही डायरेक्ट नाही म्हणत -
फ्री बॅगा शिकयला बेट -
आणि ती एवढं देऊ काढती काय ये साक्षी घरी आल डायरेक्ट नाही काय - काही साक्षी ये - हा घरी आली ती, पाठवाना हो तिला मग आता आहेच म्हणे पाठवून द्या तुम्ही -
हम्म हम.
अहो आमच्या क ना काम पण चालू आहे आहे बाळ सांभाळायला पण कोणी नाहीये.
हा मग मी बाजी ठेवली म्हणाय-
हा हे कारण मुद्दाम सांगितले तिने. हे कारण आहे हे कारण.
बाळाच्या आईला कुठं लढायला जायचं होत ना आजीला कुठं जायचं.
काहीच नाही, आणि आता काय आता घरीच हाय.
तू शिकवतय अप -
मग आणि हा मेकअप ते काय पूर्ण शिकवत नव्हते एवढे दिवस म्हणजे. याच्यामध्ये जे बेसिक मध्ये जे शिकवता ना?
हम.
बेसिक फक्त बेसिक सांगतात न. तेवढं पुरतं तेवढं करू शकतो हे ती पूर्ण ऍडव्हान्स नॉलेज होतं. का नवरीचं मेकअप वगैरे कसं काय तर एवढं जिवकारते फ्री मधी - आणि कोणतीच वाली फुकट बोलू बोलवतच नाही. पण मग त्यांचं माझं खूप वेल झालं ना मग तिने मला एवढं स म्हजे असं नाही का एवढा भरोसा वगैरे ठेवला ट्रस कि ये तू ती म्हण मग शिकून जाशील जाऊ दे तू पण - तिथं एवढं जीव चाललाय पण माझी मम्मी अजिबात जाऊन देत नाही. मग ते कशा काय नाही आह आणि तिला काही कारण नव्हतं. मॅडम ला - अह बाळाकडे पण लक्ष द्यायला कोणी नसत मग आम्ही सगळे मळयात जातो ना ह - नाही आधी कसं काही काम नव्हतं तर तेव्हा म्हणायचे आहो आम्हाला आज ना मळयात जायच उद्या येईल की - असं कारण सांगायचे म आता सांगते का पाहुणे पण खूप आहेत. त्यातंन ना मंग घरी कुणी लागतात पाहुणे तर कोणीच येत नाही. पावणे तर येतात -
ही जाऊ मे तर तेवढाचत क पाण्या त लाग कढी ये पराठा आहेज
पाह ना आमच्याकडे आता खाय चाळीस तेऐं
म्हणच ना मग सगळे येऊन गेले असे मग सगळे येत
मग नाही तर प्रत्येक परीचेस पाहुणी यायचे ना किती वाबरे उभत होतो कश्रीच्या टायमाला तर
हम्
तर साध यांचं कोणी पाहुणेच नाही एका कटी येऊन गेले सगळे मग आता कोणी पाहुूनच राहिले नाही
आणि म्हून ते स्पंद एकाच शाळेत आहे ना
हा एककाच पण मारी ते दोघं
गोल्डन ए तू काय करतोय
हऊ
हम!
काय करते अजून बाकी आवरालासा -
आवरलं सगळं बलं सं आमच - एवढा किती व कॉल चालू होता.
ते सांगत होते म्हणे साक्षी चा फोन आला त दोनदा -
हम्म
सकाळी सकाळी मग जे काम आहे ते माग राहून जातो म्ह काम करून घ्यायचं मग
हा त्यामल मुणी म करू का तुम्हाला म्हटले करा मी काही नाही मी फर्जी पुसवते त्यांच्याशी गप्पा मारता मारता
हा हा
माझी फर्ची पुसून झाली तेवढ्या वेळत मुठल्या आ म लेटात लक्षच नाही राहिल मीच्या ग्या आठवून गेलो झोपूनच राहिल काही खुणी उओठ हो येत नाही
म एवढ स
नाही उठवलं ती गे उठली आणि लगेच जुन धवायला गेली ना त्याच्यामु मग समजलंच नाही
पत
तुम्ही काय म्हणतोता मग हा पप्पा काय गावात गेले असतील गावात पप्पा गावात गेले असतील प आज तर नाही काल आले पावडर मारून ते रात्री आज पावडर मारायची होती पण माल्या काल मारून मग तुम आज नाही होतं काय काम
ह
टेनशनत करणार
पुर
म म चवीस्यांचा आराम
आवा ते बाहेर पला आवडत आराला आ संध्याकाळी अजून ते चाललंय वाट. रबघते.
हा आजी कालच जाणार होते ना पाच वाजेला
आज आजर. का काय म्हणत त्यां टाक.
बरं.
हम् आज जाणार आहे ना. दर्शनने जाणार आहे का
नाही आपण जा. नाही आपण मग गेलो असतोत सगळे मग गाणार येणार होता तो. मला वा तुम्ही बोलल्यावर होत्या की जाऊ माझी मम्मी त मला नाहीच म्हंटली होती. ओ म्हटले तुम्ही निघाल्यावर नाही, का ज्ञानू निघाल्यावर होईल तिला लगेच ती काय सांगायला लागली, कि म्हणे मला भाऊ अ माणसं बोले का अं आता काका म्हणे आता पोरांना पाठू नको यावेेळेस अजून कोणीच कोणाला असं म्हंटलेलं नाही.
आता काय तिला पाहात कि तिला करता येईन काही पार जाम झाली आता अं
म्हटलं अजून कोणी म्हटलेलं नाहीय, म ज्ञानू म्हणती मी माझे मम्मी पप्पा पाय बाई मी जाणार आहे, मग म्हटले जाय तू माझ्या मम्मीला नाही, माझी मम्मीने मला पाठवणार. त्याच्या वळ ते चाललंत.
नाही मग काय चाललंय का नाही मग आता काय?
तिरच म्हणत होती प्राजक्ताचा मला पण फोन आला लागणारला या म्हणे.
काय करते हा तेच द.
म्हटलं आता काय करावं बघूतृ तिला म्हटले. लई लांब ये ती म्हणती आली नाही तर प्राज म्हणे बघा तुम्ही माझं लग्न काय परत नाही. येणार जाऊ नको ज्ञानू पंढरपूर ला.
हा हममनसिक त्यांनी एवढं त्रास काढला एवढे बोलत नाही.
ज्ञानू म्हणं काही कळतच नाही, काय करू जायचं जाऊ की नको.
री हा
म्हटलं पाय होत काय ठरत. त्यांचा ते म्हटले जाणार असल, तर सांग मला आपण जाऊ मला पण घेऊन जाय म्हटलं, तिचा फोन आला.
बस नीच जायला लागले जोडी कोणी केतन बीतन. शाहूला पाठवाया लागेल, असं.
तेच ना.
अम्म.
केतकी सांग ना मी पण येईल, ना तिने आता बोलवलं.
लय बाॅ आमंत्रण पण म आता तिला आंब कुठ असं नाशिक मध्ये इकडे कूड असतं तर बरं. गेलो असतो ऍडजेस्ट करुन, मग टेन्शन नाही मग कस गेला असतो. आपण कोणाला घेऊन. पण ते नेमक तिकडं ना एवढं हम्म. त्यात तिच एवढं सारखं याना व काकू याना व मावशी सारखं
ती तुम्हाला सांगते ज्ञानू मम्मीला कुठे भेटली होती. माहिती का?
हा हा ज्ञानू सांगत होती, अंबिका मधी होती म्हणं.
अंबिका मधी साड्या घेत होती, मम्मीला बघितलं तिनं खालून. डायरेक्ट मम्मी पळतच गेली, मम्मीच्या गळ्यातच पडली. मम्मी म्हणती आली. हां मम्मी आली मम्मीला म्हणं ओळखलं का आत्याय ना तुम्ही ज्ञानूच्या मग म्हण म्हणे हो म्हणे आहो मी प्राजक्ता इतक्या गप्पा मारल्या हे बघा हा माझा भाऊ आहे, ही माझी मम्मी आम्ही आहो शॉपि लग्न चालू लग्नाची त्या असं तसं चालू होत तिचं. मम्मी म्हणं अगं एकदम बिनधास्त आली न एकदम गप्पा मारया लागली, म्हटलं तिचा स्वभाव तू घरी आली तेव्ह पाहिलं होतं, तिला किती बोलायला लागत. अं त्याला सांगितलं. मग मम्मी म्हटलं, अगं प्राजक्ताचा फोन आला.
ह ममी काय
फोन आला म्हटलं फोन आला म्हटलंय लागणार त्या मम्मीन काय करणार काय माहिती म्मी काय म्हणते बघू म्हनी म्हटले जाणार असेल तर मला सांगा आपण जाऊ मग दोघी
ते काय करायचं सकाळी लवकर बस म जायचं जेवन कोण ह झाारी लग्न लागलं जेऊनले का लगेच परत नाही रोज मुका म तर काही कोण पाठवण जवळासाठीदीच्याच कड म का एवढे लांबे ना हम्म आ येऊ तुमची ईड चांगली राहिले असतील.
बरंच
हम्
ति अनून माहिच मुकाा म चहाळ दिला आता काय म्हटलं मग नको बघू म्हटलंय लवकर जाऊ आणि येऊन जाऊ म्हटले आता जॉबमुळे तिला म्हटले तुला सुट ती पण नाही भेटणार त ती मला असं वाटते खूप बोत आलं सारखं
ह हा
हम्
हम्म आता काय होत काही मन स सत्तावीस ला आहे ना हम्म सरत विसलेलाच नाही ना बरं चाल तीने दिवस राहिल ना आता म राहणार करू ब घरा फोन परत फ
हो